माझे का
कळलं काय बोलायला ती!
अरे मित्राचं कसा माहितय काय तिने नवीन एक ग्लेन म्हणून काय ते काढल्यात नेक्स्ट इयर म्हणून काय तर म्हणजे काय तर त्यां म्हणजे त्यांच्यावरन खरेदी करतोच कोणी हा मग ते त्यां फोटो बिटो अपलोड केल्यात कुणी म्हणजे आता तू काय तर पॅन्ट खरेदी घेतलास मग ती पॅन्ट घालून बिलून हा हा मग ते तेच मग ते याऊ कसा माहिती आहे काय नवीन कपडे कपडे घेत ला मग त्याचा फोटो काढायचा. अपलोड करायचे व्हडिओ करून अपलोड करायचं. मग तेच्यावर तीन अपलोड केल की, त्या व्हिडिओला शंभर रुपये! दोनशे रुपय देत्यात व्हिडिओला. आणि फोटोला नाही शंभर रुपये काय तर देत्यात मग त्यावर रेटिंग मिळेल तसं पैसे. पैसे देतात वाटत व्ह्यूज रातील त्याच्यावर पण काय पैसे वाटतो रे!
हा हा चांगलं आहे की तुला भेटलं का नाही मग?
नाय आता मीच ज्यावेळी माझा ते झाले माझं.
हम्म हम्म फोटो काय व्हिडिओ?
अ फोटो दोन आहेत. आणि व्हिडिओ दोन आहेत.
हम् मग पहिला कुठला अपरूव्ह झाला फोटा काय व्हिडिओ?
पहिला एक दोन फोटो झाल्यात नंतर न एक. एक व्हिडिओ मग अनेक व्हिडीओ झालाय.
मग दोन फोटोच दोनशे रुपये.
हा आणि नंतर एक व्हिडिओ एक दोनशे, चारशे आणि नंतरच मग एकशे पंच्याहत्तर कायतरी येत्यात वाटत, हा मग दिडशे झाले कि
चारशे, साडेपाचशे, साडेपाचशे भेटतात कि भारी कि तुला आमदार झालास. ह वीस, वीस बहुतेक वीस, काय बावीस. पर्यंत येईल?
माझ्या मागचच्या महिन्यात अप्रूल झालतं, आणि या महि्यात एक आता काल अप्रू्ल झालाय. अ खरं मागच्या महिन्यातल पण अजून आलं नाहीं ना मला, तुझ्या भावान पण काय तरी केलता ना सातशे.
हा हा तेच म्हटल वीस, वीस तारखे! पर्यंत बघ. नाही तर बावीस तारखेपर्यंत येते रे वीस, बावीस पर्यंत येत. व्हॉट्सअप ला मेसेज येईल. मग त्यानंतर तर येईल.
बरं आता मी एक फेसवॉश मागवायचं म्हणालोय मग त्याच्यावरन आता काय केेलतो मी काल काय केलतो मागच्या वेळी ते आपलं तीस रुपये येतात ना आपलं ते मिंत्रा मिंत्रा क त्याच्यात पण तिन्ही जरा जरा रुपये मग त्याच्यातन मीन आय आय शरू केलतो आणि एक सॉ तेक मागवलेलो.
हम्म.
मग त्या सॉक्स सॉक्स चा व्हिडिओ टाकलो, म्ह तिस रुपेला सॉक्स मागवलेलो आता त्या पण एक व्हडिओ टाकलोय. मग आता तेच्यावरन मग बघूया की आता मिळत काय मग ते तीस रुपयाच मग एक शंभर दीडशे रुपयाला मिळाल तर काय वाईटाय.
पण सांग. शिल् मी पण केलंअस असत.
मी आता पैसे आलोनी तुला सांगतो र म्हणजे बाबा खरच त काय कळ ना आपल्याला म्हण तो पण काय काय घेतो ना तू दुसऱ्या फोन घेतो. त्यापेक्षा मिंट्रावरून घेतला तूनी तुला हा तू तुला हा. तुला पैसे भेटू शक त म्हणजे कसं आपलं खर्च वाचतं रे. आधीच आपलं खर्च वरचा वरचा. खर्च निघाला म्हणजे आणि काही तर घरात लागलं मम्मीला पप्पाला काय त मागवायचं झालं. वरचं वरचं किरकोळ सामान. तर मागोलात घरात लागणारे.
तेच की.
ते पण ते पण चालते ना उगच
आणि ते ते शाईनच काय हाय, शाईन द बग की काय विषय झाले. मला पानशे हाहे माझ्याकडे अकाउंट वॉलेटमध्येध्ये पाचशे दाखवलेत काय. हा खर कुपड कुठल्या कपडे्यावर लावलो की नाही लागणारे, दाखव फले एवढंच लागू शक ते पाचशे पैकी एवढंच.
बरं ते शाहींचं मी पण घेतले की माझ्याडडे पण आहे की का आता त्याला शयंकने काय दिलात माहितीे का
हम्म
अ पन्नास टक्के फक्त युज होत शहींचे पैसे
असं हो
तेथ आहे म्हणजे आता ते जातच कोण आपण श वॉलेटमध्ये काय त्या
हा हा हम्म तेच की पाचशे आहेत पाचशे आहे खरं पाचशे पूर्ण युज होईना आता दोनशेच टी शर्ट होत त्यात शंभर रुपये लागले आणि शंभर मला द्याय लागलय
हा मग ते सांगाले तुला आता तिने काय केलं माहितीय आहे काय आपल्या
हम् असं का केलंत ब मग भारी नाही कि रे त्यांनी हे केले आपला
आता खरं आपण फायदा घेतलायच की
हा कुठ काय घेतल मी एकच मागवलो एकदाच मागवलोय की हा पप्पांसाठी मागवाल तो रे परवा जीन्स मागवाल तो बघित. भारी होत खरा तर पैसे द्याला लागणार मग फन करणारे
मी ल मागले मग तुला सांगालत माहिती आहे.
हम्म हम्म
का कूपण मी कमीत कमीत काढलो मी का मी काल परवा काढलो का बावीस तारखेपर्यंत ब्यान डेली ते े तर
हा ते माहित ते रिन नीट नीट नीटच पेपर ते एकवीस तारखेला एकवीस तारखेला पेपर आहे एकवीस तारखेला पेपर आहे अजून मग खरं माझा टेलिग्राम चाललय की
नाही मीसेच कुठे आलेत.
असं बा ते हा हा ते एकवीस तारखे एकवीस तारखेला पेपर होईल बावीस तारखेपर्यंत त बंद आणि
हा बावीस बावीस रात्री बारा वाजता चालू होणार वाटत काय तर ला बारा वाज नाहीतर एक दिस अरे मला टेलिग्राम वर कसा म का प्रायव्हेट चॅनल काढलाच कोणी मी भावाला विचारलं म्हटलं असं कसं काय विषय भावानं काय म्हणला मला टेलिग्राम व प्रायव्हेट चॅनल काढला अस तो प्रायव्हेट असतात ना चॅनल मे यववर हॅका काररगयत निे मलला ट्रॅक करा येत नाही.
म स
ट्रॅकिंगला ओरतात ते म्ह मुन टेलिग्रामन केलेत
हम्म हम् कारण पेपरले पेपर लिक मुच बॅन केल्या आहेत पेपर लिक तर कुठे पण होऊ शकतं व्हॉट्सअपवर पण होऊ शकते.
हा खरे त्याच्यावरून ट्रेकिंग काढायचं रे टेलिंग्राहन ट्रेकिंग काढायेत नाही असं काही विषय
ते पेपरवालीने जे पेपर लिक केलेत बघ
हा
तनी गंडवल्यात ल उकारणारे म्हणजे काय केलेत माहित आहे काय असं मला हे काय आलंय म्हणजे खरंय का नाही माहित नाही मला बघ काय विषय झालय आता त तेनी पला पेपर दिलेत हा आणि पैसे घेतलेत एवढं एवढं आणि पेपर दिल्यात ना हा हनी अभ्यास करून गेल्यात आणि मग नंतर ना हनी काय केल्यात माहि काय ते पेपर ख खोटं पेपर होतो रे म्हणजे जाली असं पेपर होत हा मग नंतर जेव्हा हे आलं की नाही पेपर झालं की नाही मग रिअल पेपर आलं नव त्यांच्याकड मग त्यांनी काय केलंत ते पेपर कि नाही यात अपलोड केलं तरे एडिट करायच ऑप्शन असते टेलिग्राम मध्ये काय हा मग त्याने एडिट केल्यात काय आणि हे पेपर टाकल्यात आणि मग नंतर ना त्यांना मना येईल नाही ना की तुम्ही चुकीचे पेपर दिलता तेव्हा हे पेपर क्वेश्चन आले नाहीत आता तुम्ही अस पैसे घेतला एवढं आणि मग तेनी पण स्कॅम केले तर असं होऊ शकते रे खरं शक्य आता कमी आहे मला भौतेिक वाटते कारण त्यांना कळेल ना मग क्वेशन आलं नाही तर
हा तसं पण नाहीती खर मी काय म्हणाले बघ तुम्हाला दहा रुपया सरस गोष्टा मट की आता नंबर ललेखित होत नाही आणि नीट तर नििकल हो मला विचारायची गोष्ट आहे नाही भारतात
अरे लय काय काय झालं विशरे अ ते तर हे करे ना तर रे बरोबर एज्युकेशन मिर मिनिस्टर बरोबर नाही
नाही रे सगळी काय आहे बस्टावरचालाय जेवढे पैसे मिळतात कोणी कोुणीक थडंुसरबडं काम आलाय
आता साऊथ कोरिया कुठं बाहेर देशात बघकी अस अस काही झालं की नाही अपोलोजी करत ते एज्युकेशन मिनिस्टर समोर येऊन माफी मागते सगळ्यांकडनं
हा आपलं कुठं त्यांना फक्त त्यांना अजस्ट केलं तर ना जीपे बली खेते ना आहे
त्यांना अरेस्ट के त्यांना अरेस्ट के एज्युकेशन मिनट ला काही तर कराय पाहिजे होतं मग त्याला बाहेर काढायला पाहिजे होत एज्युकेशन मिनिस्टरला डायरेक्ट हम काय कसल सुस् म्हणजे हे केलं तेच्यानंतर तर ना हे पोलीस भरती एस एससीचं पेपर होतं तर ना दे देऊ दिली नाही पेपर एस एसी जीडी कुठलं कुठलं पेपर द्याय दिले नाहीत गेलते पेपर पोरक कुठ कुठं चाल हे करून गे त काय पेपर द्यायलानी उकलून काढल्यात पेपर द्यायचं नाही असं तर काय काय म्हटल्यात फाशी लावले क उडझन
पेपर कॅन्सल झालत
हम्म मर आ एवढं पेपर क करायला नुसतं पेपर लक
रेलचं पण पेपर िक झालं म्हजे रेल्वेच पेपर लीक झालं का ग क झालं नव्हं रजज गेल त आता रिस लागल त मला रद्द केल्यामुळे माणसांनी रेल्वेच आडले आली रेल्वे रद्दी केली मग म्हणजे रेल्वेचे सगळेजन ठोपले एक दीड जल नंदत
नक्की असं करणार मग पोरक एक तर म्हणतात पोरक बेरोजगारी कॉक्रोच म्हणतात पोरांना आणि पेपर द असं तयारी केली तर असं करतात
अरे नाही ते पेपर त्याला पण काही ते विषय वाटत ते काँक्रेजी जनता पार्टी आहे नाही ते
हा हा
विषय वाटत म्हणजे त्यांना बेरोजगार मणा नव्हता
मग कोणाला म्हणलेलं ह अरे हे ना इन्फ्लुएन्स चाला रे प् व्हडओ वड बनत इटाग्राम त्यां म्हटे बेरोजगार आहेत काय करत नाहीत नुसता हे व्हिडिओ बनवतात हे सगळं फालत
का सर ह हा म असं काय दिवशी चालत मग ते काय केलेत ते पण ये न उठवला आपलं हे जाय गांधली असत
ह त्याला मारल्यात कि ते माहित आहे काय वय मारलं त्याला काग्र जनता पार्टीच्या मेन हेला आणल्यात तो पण कसा आहे काय करायलाय माहित आहे का तो पण फायदा घ्यालाय रेच स्टुडंटला एक करायलाय आणि त्यांचा फायदा घ्यायलाय
तो मेन कुठला आहे तो मेन कुठला माहि आहे का तोेगळा
आम आदमी पार्टी जायर आहेेतो आम आदमी पार्टी जाय बते क ते केजरीवाल केजरीवाल कोण आहे केजरीवाल कसा नाही केजरीवाल हा
ा मग ते सगळ ते चालय ते नक झालाय
ते साडे सहाो लाग आ त कमी ना कमी ना म्हणाला अजून काय दिव झालं का नाही अजून
हा हॅलो बोल की हॅलो हा बोल ना
जेवणून
का जेवण आता काय होईल की आता अजून व्हायचय म्हणजे झाला असेल तर अजून बघाईजे साडेसात वाजल्यात ना एवढा लोक उरवत नाही आमच्या साडेआठ वाजल्यात होय घराच्या बाजून थांबले रे
हम्म हम् मी पण आता जाणार आहे बड्डेला होय बड्डे ला जाणार आहे ब अंकल आहेतत रे त्यांच पोरग्याच
बडे्या
अर क पण इथे काय म्हणजे काकांचं पोरग्याच बड्डे आहे रे नाही तर ह शाहापुरात घरातच आहे म्हणजे कोणीकडे म्हटले तर ह तर आपल्या एेतया शहापूरच
बर बर आणि मी म्हल तु एक कलास लावायचं कुठला तर विचार कराल तुरी
तेच कि हे ला कोर्स करायच रे कुठलं तर हा कोर्स करायचं कुठलं फुल स्टॅक नाही तर काय तर बघायचं बघ
हा आता मी माला भावाने दिलाय तुला सांगतोय अ मास्टर फ्रंटेड म्हणून कायत बाय फ्रंटेड मास्टर हायत यावु ॉ गाडीन लॉगिन ग केलास कोुणी तुला एक वर्षी प्रेमीच आणि एक वर्षी त्याच्यावर कसं
हॅलो हॅलो हॅलो कुठे गेला श रे हा कुठे चालस सारखं सारखं अरे बोलायलोय आवाज ये ना तुझ
पालक कड झाली वाटत तूधावात गेला आता हा बोल हाा आला आवाज आला
हम्
मग कायल ना जे फ्रंटेड मास्टर आहे ना विषय त्याच्यावर ना आपल्याला परर्स बी म्हणजे हेच कॉलेज च्या आयडी न लॉगिन केलास कनी